हम
आला का आवाज आला आला आवाज
काय तब्येत बरी नाही काय
तब्येत बरी नाही डोक दुकाले ओ
होय आवाज कसलाय
होय डोक दुखाले रात्री जरा झोपलो नाही विपुल जरा बाहेर गेलता कुठं
हा
तो वेळा न आला नंतर मग त्याज सगं जरा भांडण झालं बोललो त्याला कावलो ओरलो जरा रात्रीच फिरायचं नसते म्हणून सांगितलं त्याला तस झाल्यावर मग जरा लेट झाला ने झोपायला मग उठलोच नाही लवकर म डोकं दु़खाले गाडीवरनच गेलता कि हॅलो
हा
हा गाडीवरनच गेलता जरा यायला वेळ झाला हो त्याला
पावसाचं गाडीवरण
ऐकत नाही ते म्हणून तर ओरडली तेला रात्री मी त्याला ओरडल्यानंतर मग मला झोप लागली नाही लवकर मग ती वेळ झाला उठायला म्हटल डोक दुकाला म्हणताना रुपाताई ना म्हटल जावा तुम्ही
ह
मीे आजच्या दिवस येत नाही म्हणलं झोपतू जरा घरात म्हणलं कंटाळआलाय मला ले अस झालं हा आणि तुमचं काय झालंय आवरलं घरातलं
रला पग
ह स्वयंपाक त्यानी आवरला तुमचं काय आज मंगळवार सुट्टी असते ह्या की नाय
मिस्टराना
हा हा हा मिस्टर काय बाहेर जात्यात कामावर
व्हय जात्यात की ऑफिस ला
हा हा हा कोणत्या ऑफिसला जात्यात
त्यांचं काय आहे त्यांचं त्यांनाच माहित
होय तुम्हाला माहित नाही काय त्यांनी काय करत्यात ते
त्यात पण नक्की जात्यात कुठं त्यांनाच माहित
असू दे ओ गरीब हाय बिचारा असू दे
आणि काय म्हणजे चेष्टा मस्करी करत्यात हो आपिसला चालोय म्हणत्यात आपलं काय बघताय की आपलं पिशवी डबा घ्याय च आणि कोदळ घालायची तेच्यात खोर्या घालायचं आणि शेतात जायचं
होष आपण शेतकरी माणसं असेच कि
हा मग ते आपिसच म्हणजात ओ.
हाह हाह होय सगळ्यांपेक्षा तीच ऑफीस महत्त्वाचं की
हा त्याशिवाय खायच काय घरात सांगा की?
होय. पर हे नाही सगळ्यांच्या सगळ्यांच तेच सगळ्यांच्या घरोघरी तेच आहे. सोडा
ह
आमच्यात काय तुमच्यात सगळ एकच आहे.
एकच आहे आणि शेतात केल्याशिवाय कुणाच्या तर घरात येणार आहे का? सांगा अगदी राजाचा राजा ज तरी पण त्याला शेतातलच खायला लागतंय
हो, शेतातल्यास उगवून आलेला अन्न खायचा आणि दुसरं काय - आणि काय मग उन्हाळ्याचं काय केल तर आता काय तळून खायाच
हा उन्हावर केलाय आता खात बस.
आता खात बसायचं काय काय केलतं उन्हाळ्याचं?
के केलंच आता जरा काय तर काही तर करायचं म्हणते खायला आधी मध्ये काय तर खायला पाहिजे म्हण.
होच की पावसाात जरा बरं वाटत एना काही तर तळून खाल्लं तर
मग आता कसं बेंदूर आलायचं बेंद्राला कर करायलाच लागते्या
लागत होय.
आता किती दिवस राहिला अनेक दहा बारा दिवस राहिला.
होय आता बेंद्राचीच. बेंदूर आता बेंदूर आला आता कर कळायचे काय करताय क करीला?
कापण्या करतोय आणि कोण पण करंजा करत्यात, चकली करत आम्ही चकली ही तिकट कापना करतो. मग प्रसादाला तर म्हणजे ते बैलांना तेवढं गोड काप
हा आता बेंदूर पण आलाय नि
हा बेन
हायत का तुमच्यात बैलबिल तुमची शेत आहे तुमचं?
त्यात आपण बैल नाय आता कुठं पहिल्यासारखं बैलाना वैरण लागते. बांधायला जागा लागतोय. आणि आता बैलान कोण नांगरून तर घेतात का सांगा?
की आता सगळं अज सगळळे इंटरनॅशनल सगळ निघाले.
ते अ हे करायसाठी सण साजरा करतात. बैलपोळा कस पहिलापासून चालू झालेला अस हम्म आता ती बाईला नको जायला आहेत का कुठ सांगा? काय काय ठिकाणी आहेत.
खरे बाई लग आता कुठं जास्त नाही.
हम्म
आता बैल ययेत्यात बघा कुंभार येईल बघा थोड्या दिवसान आमच्या पण घरात देऊन जातेत बैल. मग त्याचीच पूजा करायची आता आम्हाला पण शेती वगैरे नाही त्यामुळे आम्ही असं मातीचीच बैले पूजा करू
हम्
बाहेरी हाय आमच्या मसर वगैरे
हम्म
करू काय ते त्यांचं त्यांचं आपल्याला काय?
हो. आणि कापण्या करायचं आणि कापण्या कापल्या केल्यानंतर ते बैलाला आम्ही एक प्रकारच काय करतो ते वेण्या वेण्या करायच्या असतात म्हणजे ते असं कापण्याच्या पिठातं लांबड, लांबड करायच शेवया सारखं आणि त्याच्यास वेण्या करायच्या.
वेणी करायची त्याची आणि ती बैलाच्या शिंगाला गुंडाळायची काय?
ते रिंगा पण करायच्या दोन तशा. दोन शिंगाला आणि त्या दोन शिंगाला रिंग करायच्या. ते शिंगात घालायच्या वेण्या गळ्यात.
घालायच्या होय.
हम्म
ह हा हा आम्हाला काही एवढं माहित नाही सोडा कारण आमचं इथं शेती नसल्यामुळे का करत नाही आमला फक्त ती मातीचे बैल तेवढी पूजा करतो. तो पोळ्या वगैरे करतोय कापण्या करतोय बाकीचं काही नाही मग करतं.
आमच्या गावा इथं का ना अ बैलां मिरणूक पण असते चार पाच जोड आहेत ठराविक गावात चार पाच जणांच्या घरात चार पाच ठराविक जोडत होय मिरवणूक काढतिला. बैलांना फुगे लावतात शिंगांना गळ्यात हार घालतात. रंगवते धुून त्या अंघोळ घालून ते समटवत्या पाठीवर. इतकं छान दिसतात बैलांना आठस कलरचं असतात माती.
हा हा हा.
होम काढतात कोण कोण दृष्ट लागून म्हणून आणि सजावट करत फुगे लावतत आणि रेबिन लावत. .
हा हा आणि बैलांची मिरवणूक पण काढतं अस
होय बैलांना घेऊन मग पाठीमाग मुलं असतात वाजवत ते हलगी वाजवत असतात मुलं. आणि पुढे बैल असत
बैल पळत नाहीत का मग असं वाजवल्यावर.
पळत नाही ती कशी माणसा लिली बैल असतात ना मलकाच मा हा बसते तिथं पण हे कसं. माणसात असली म्हणजे घोटाजवळ असला असला मालक सारखं. जाऊन ते जगासमोर मन जवळपास असल्या आवाज जरी एक किलोमीटर वर जरी मालकाच्या गाडीचा आवाज आला. तरी इकडे ओरडत्यात.
हा म्हणजे सवय सैव सवयीवर असते.
आणि सवय नसलेल्या बैलांच कस असते त्यांचा गोटा शेतात असते मालक राहण्याला घरात राहायला असते म्हणजे गावात राहायला मालक असला आणि शेतात गोट्या बैल असला तर मग त्याला अशी माया मग रात्रीचं वेगळ ह नसते आवाजाला कारण शेतात आवाज नसते ना कुठल्या प्रकारचा
होयचं की बरोबर आहे शांत वातावरण असते मग दंगा मग दंगा वगैरे असल्याला बैल मग उड्या मारणारचं.
हम्म.
वच जस मग चांगला बेंदूर करतेत की आहे की नाही. आम्ही काय घरात खायचं करायच तेवढं करतोय कर बाहेरचं एवढं काय बघितलं.
हा नाही बाहेर पडल्या आपल्या मनात बैलां ते भावना असल्यानं काही नाही आपलं आपलं. प्रेम त्या बैलांपर्यंत पोहचतंय म्हणून आपण त्याची प्रत ते मा किंवा प्रकृती अ ते तयार जर आपल्याला काय वाट
करतोयच की होय केलंच नसत होय नाही बाबा आम्ही दरवर्षी ते मातेची बैल बील घेतोय.
हम्म.
आणि त्या बैलांची पूजा करतोय बघा बेंदरा दिवशी घरात मला तर लई आवड आहे म्हणजे सण साजरा करायची प्रत्येक सणाला पोळ्या करायच्या. लवकर कामावर जरी जायचं असंल तर मी लवकर उठून सगळं आवरतोय कारण मला आवड आहे कराय ची आवड असलीच पाहिजे की आपली परंपरा आप
होय आणि आपल्याकडनं तर पुढची पिढी घेत्या ना.
हो तेच की आपण नाही करणार तर आपल्या पुढ ची काय करणार आहे ते उद्या म्हणणार ना तुम्ही करत नव्हता ना आम्ही काय करू?
ह हो.
सण साजरं करावं कुठला तर विरंगुळा मिळतोय काहीतरी वेगळं काहीतरी अस. ल करायला मिळतंय.
हम्म आणि तरी प्रथा कमी झाली आता आता म्हणजे अधिक कसं बेंदराच्या वेळेला झाड लोट स्वच्छता घर झाडायचं भांडी घासायचं.
हो आणि पहिला, पहिला तेच की लहान असताना मी - - बघत होतो. बेंदुर आला बेंदुर आ बेंदुर आलाय म्हणून कानीयं आमची म्हणजे माझी आई हाय ना - -
हम्म.
बेंदुर आलाय म्हंटलं की सगळी कपडे, भांडी सगळं बाहेर. आमचं सारवायचं मातीचं घर होतं नाही पहिला ते घराला पांढऱ्या मातीनं कर रंगून सगळं लिपून मग घर सगळं असं सारवून घेऊन शेणान सारवायचं आणि भिं ती पांढऱ्या मातीनं सारवायच्या आणि हां नं तर चुन्या टिपकं द्यायचं. बाहेरन आतन सगळी अशी घर रंगवून बे काय आवरायला लागलाय. तर बेंदूर आलाय म्हणून, आत्ता माणूस फक्त - - दीपवाळीला करतोय तसं, तर त्यावेळी कनी बें बेंदुर आलायं म्हटलं की पहिला सण. बेंदुराला इतकं आनंद हां इतका आनंद, इतका आनंद करायच ते बेंदुराच इतकी सजावट असायची की घरच माणस रंगवत होतीती. सारवून काढायचं. बेंदराचं झाडून काढलं आणि रस्त्यानं ये ता जाता सगळे एकमेकांना विचारायचीत की - - अ काय आवरलं का बेंदराच, आवरलं का बेंदराच असं. तुमचं झालं का? हां. बेंदराच आवरलं का? बेंदराच आवरलं का? असं आता विचारत तर कोन.
आहा विचारात नाही.
हम्म. अस नई.
आणि लवकर उठून त्या बैलाना अंघोळ घालाय
होय. खिचडा शिजाय टाकायचा आणि खिचडा शिजायला किती वे ळ टाकायचा. आदल्या दिवशी ते सगळं शिजलं पाहिजे ना. हे सगळं धान्य एकत्र केलेलं असं
आणि ते बैलांना केला की आपण पण तेच खायचं त्या दिवशी स्वय पाक दुसरा नसायचाच. होय.
हाय की नाही.